हॅलो हा येतो आवा हॅलो.
अगं माझा अजून कट पण झाला नव्हता तो पर्यंत केल्लीस अजून एंडिंग कॉल एंडिंग कॉल असते
नाही माझ कट झाला मग ते तुझा नंबरवर सापडला लगेच म्हणून केलं.
हा हा.
आयपॅड घेणार नाहीये सोड पण ओळखीच म्हणजे त्याचा म्हणजे तो हाय त्यातला त्यामुळे त्याला माहिती असताना कुठं मिळतात, कशे मिळतात चांगले. परत तो अ मालाच्या आ ते माझी एक तिचा पण नवरा हाय आत्तीचा तो पण हार्डवेअरमध्ये होता तो पण पुण्याला तेन जॉबला होता त्यामुळे त्याचे पण भरपूर मित्र आहेत. हे जे म्हणजे अ लॅपटॉप वगैरे विकणार आहे परत तो काकाचा मित्रा हा त्याच पुण्याचा काका आहे कि नाही त्याचा पण एक मित्र आहे मामाच्या आता जा ते तो पण म्हणजे असं हे करतो विकायचं तो त्यामुळे तो मीमे देतोय म्हणजे आत्ची परगी क तिला घेतला जो म त्यातनं मी मॅकिन किती . तो होय की न म ते मला परवा दिवशी पडला मग चांगला म्हणलं की घेऊया म्हणलं भी चय कारण आता कसं मला फोन पण घ्यायचाय, लॅपटॉप पण घ्यायचाय दोन्ही पण घ्यायचय.
फोनची अशी काय गरज नाही पहिला लॅप टॉप घ्यायचाच .
हाय मला लई माझा सगळा डेटा ऑटोमॅटिक उडालाय फोन मधला.
हम्म हम्म मग पहिला फो फोन घे फोन कती एक दहा हजार पर्यंत घे ते स्वस्त मिळत असला ते तुला येस येस कम्युनिकेशन माहितीय काय? आ
कुठं आहेे तेन म्हणजे कुठले येस येस कम्युनिकेशन?
इथलं सनकरान जिथलं तिथं म्ह का नी तो आद अ इम्पोर्ट का ते मी विचारतो ते एकदा आणि एकदा माझ्या भावाने सांगितलंय मला ते ते कणी म्हण डी अ दुबईच ना ते मालिन पोर्ट करतो दुबईला सगळी इलेक्ट्रॉनिक गोष्टी लई स्वस्त असतात ना आणि तो इथं एकदा लई लई जास्त डिस्काउंट ला विकतोय म्हणा. चांगले चांगले.
कुठं बघ कुठं बघते म्हणजे घेतलं तर आता चांगलाच घेणार आहे सो.
हम्म तेच की.
कारण की आता एकदा घेतला की परत तू कायम झोपरन मी जॉब लागून दोन-तीन वर्ष ना घेऊ घेणार ह्या हिशोबने घेणार आहे मी आता घेतल्या. हॅलो हॅलो आवाज गेला तुझा. हॅलो हॅलो